हॅलो
हॅलो हो मॅम हो नमस्ते
नमस्ते कशा आहात
एकदम छान कुठून बोलता मॅम तुम्ही
हा हा
आव कुठून बोल कुठून बोलता तुम्ही
अ मी आव हॅलो
कोणतं गावाय तुमचं
हॅलो
हॅलो आवाज येतोय का हो येतोय येतोय ना
हम्म हम् पर्सनल बोलायचं नाही ना
हा नाही म्हणाल अहो हा हा हा फॅमिलीस बोवा बाबत बोला
एक मिनिट ह
हो चालूच रा होद्या
चालू च ठेव फोन मी
हो फॅमिली कुठे य म्हणाला तुमची घ घरामध्ये कोण कोण असत
अ मुलं अ मिस्टर असतात मी असते
अच्छा मुलं मुलं काय करतात
मुलं मुलगा एक जॉबला लागलाय एक कॉलेजला आहे
जॉबला काय करतो जॉब मुलगा जॉब मुलगा जॉब काय करतो
ह ह हा कंपनीत आहे म्हटलं तुमच्या हॅलो तुमचं कसं चाललंय घरी
हो एकदम एक एकदम छान एकदम छान चाललेले आहे घरी आणि मुलगा माझा मोठ ा मुलगा माझा लॉक करतोय आणि छोटा हा छोटा मुलगा माझा इंजिनिअरिंगला आहे, अ हा मिस्टर कंपनी मध्ये, मिस्टर कंपनीमध्ये काम करताय. अ हो आणि अ मी आपलं सोशल वर्क आणि असंच करते. आणि अ हो काय जेवला तुम्ही
हो तुम्ही जेवलात?
हो जेवले काय बनवल होत.
आज गवारीची भाजी, आपल्याला काय रोज काय करावं प्रश्नच पडतो ना.
हो रोजच भाज्यांचा आणि भाज्या सध्याला महाग पण आहेत भाज्यांचं म्हणजे आणि काय झाले आता पाऊस नाही झाला ह्या वर्षी त्या मुळे कीड जास्त भाज्यांवर करते.
हा तेच ना
करध्य आणि हे नसेल तर मग करताान्य जास्त
हो आणि पाऊ ह्या वर्षी मा मानसिन जरा लेटच सांगितलंय पाऊस पाऊस पाऊस लेट सांगित य ना मानसुून
आ हो हो हो हो हो
दुष्काळजन्य परिस्थिती होती, कि काय आता?
त्यामुळे भाजीपाल्याचं जेवणाच म्हणजे खाण्यापण्या स वत खाद पदार्थ मागवणार सगळे
तेच नाशगर कसं सांभाळून वा पलेलं बरं जरा
हो हो हो हो
तर माणसाला काय नाही वाटत
आहे हा आहे तोपर्यंत पण आख्खं वर्ष जायचंय ना हो म्हणजे तीन महिने चार महिने पावसाच्या आहेत चार महिनचा पाऊस नाही झाला अ तर सगळ माणूस सुभय बोलवन जातं अ स म्हणजे खाण खाणं पिणं झालं प्रवास माणसाच प्रवास प्रवास त कुठे करता येणार नाही मग आपल्याला
आता ते युद्धात झा तर त्यांचे किती महाग झालत पेट्रोल डिझेल तर र रेस्ट्रिक्शनच सांगितलं होत त्या चमर्पण
हो हो हो हो
आणि मग खर्च पण होतो
आणि खर्च पण आणि सगळं पाहिजे काम पण पाहिजे फॅमिलीला पण काम पाहायच ना आपल्या ते पण खूप म ते पण खूप महत्त्वाच आहे अससं होत ना हम्म हम्म हम्म हम्म
बाकी मजेत ग हवामान कस आहे सध्या तुमच्याकडे
हम्
हबा मन कसं सध्या म्हणजे ऊ न
हवामान उष् उष्ण आहे हवामान खूप उष्ण आहे उन आहे पाऊस काय मध्ये एक दोन दोनदा झाला होता हा दोनदा झाल होता त्याच्यानंतर खूप दमट म्हणजे चांगलं उष्णताच आहे आणि कसं माहिती का झाडे नाहीयेत हा पर्यावरण थोड हे आहे जवळ थोडस सेलसिटी म्हणजे नाही का झाड कमी पर पर्यावरण खूप उष् ना म्हणजे घरामध्येच बसायचं लावा एसी लावा घरामध्ये बसा हो हम्म हम्म हम्
ह ना आता पाऊस सुरु झाला कि जरा बरं वाटते जॉब करत होते तर सोडला मी आता
हो का
हा आता सध्या नाही करत हा
हा हा
असं चालेल मुलगा एक इंजिनियर झालाय आणि एक बीसीए ला सेकंड इयर ला
हो ना अच्छा इंजिनियर मुलगा इंजिनिअर झालेला कुठं असतो तो कोणत्या ग याच्यामध्ये
तो लागलाय जॉब ला कंपनीतच आहे
हा पंकुटे कुठ कुठ कूठ कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे
पुण्याला
अच्छा पुण्याला आहे का
हम्म हम्म हम्म हम्म
हा ह ह ह चांगलं आहे पुण्याला पुण्याला चांगले सिटी मध्ये
बाकी तुम्ही तुमचं काय चाललय सध्या काम
सध्या माझ काही काम आता चाललेले आहे आता शाळा चालू झालेली आहे मुलांच्या आणि अ मुलांच्या शाळेवरती मी शिक्षणावरती काम करते
आता अरे वा काय शिक्षणावर
एक सामाजिक संस्था माझी आणि त्या संस्था त्या मार्फत आपण जे अना गरजू गरजवंत मुलं आहेत यांच्या शाळेसाठी ते आपण काम करतो
अच्छा तुम्हाला काही म्हणजे म मदत लागली माझी री सांगू शकता म्हणजे मी अस सामाजिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे ना एन जी ओ मध्ये तर काय व्हॉलेंटियरी काम अस कोणाचं काउन्सिलिंग असेल तरी सांगू शकताय तुम्ही
ओके नक्कीच नक्कीच थँक यू नक्कीच नक्कीच
आणि आपण आता हल्ली बी अ महिला तुम्ही स हा हा
संदर्भातून छान मैत्रिण भेटली. आणि एक समाज कार्यासाठी पण मदत.
हो ना हो म्हटलं त जर महिलांना तुम्ही सामाजिकेचेत काम करताय तर महिलांना काही अ गरज असते ना घर बसल्या कामाची म्हण
हो हो हो हो हो नाही ते घर बसल्या कामाच आपल्याकडे नाहीये आपण फक्त शिक्षणावर ती काम करतो.
हा हा हा अच्छा
आपण फक्त शिक्षणावरती काम हो शिक्षणावरतीच काम करतो. अ चा आपलं पारनेर तालुक्यामध्ये काम चालतं पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडून मुलं आहेत. हो आणि तसं मी रायला शुरूरमध्येये.
शिरूर ओके हम्म हम्म हम्
पुणे जिल्हा
पुणे जिल्हा हा हा हा बरोबर तिकडे हे- पण आहे ना शिरूर तालुक्यात अ त्या माहेर आश्रम वगैरे बघा.
हो माहेर आहे ना मा माझी मैत्रिणच ये.
मी आले होते. महाराष्ट्रामध्ये एकदा हे होत.
हो शिरू वा वाघुली मध्ये मोठाये.
हा मी ना ते आउट साइडला शिक चक्रापूर साईड ला कि काहीतरी आउट साइडला मोठं त्यांच आहे ना
हा हा हा हा अच्छा हा मग तुम्ही ते वाघुली याच्यामध्ये आले असतील ते वडूला वडूला वडूला आल्या होत्या का हा वडूला हा वडूला मोठा आहे वडूला आल्या असतील तुम्ही हम्म
अस म्हणजे वयस्कर लोकांचा पण होत त. आणि छोट्या मुलांचे असे दोन होत ते
हो
आमा वयस ती ज्यांना म्हणजे असं हे नाहीये, हम् अ कोुणी आदी धरणाय ना
हो मुलांच वेगळीकडे आहे आ समोरच्या साईडला मुलांच आहे आणि इकडच्या साईडला वयस्करांच आहे दोन्ही साईडला आणि भरपूर मोठय हो हो हो हो या ना एखांदिवशी ट्रिप करू आपण तिथे परत म्हणजे, कोण भेटू भेट द्यायला. ओके ओके चालतय ठीके ओके
हा तुम्हाला माझी काही गरज तर लागली कुणाला कान्सिलिंग किंवा बायकांना पण कधी कधी गरज असते मानसिक थोडी आधाराची ना
हो हो हो हो नक्कीच तुमचा मोबाईल नंबरय ना नंबर सेव्ह करून घेते आणि नक्कीच कॉल करत जाईल मी तुम्हाला
बर बर हा बाकी नाइ
टाईम नाही झाला झालाय दहा मिनट
नाही नाही आणि बाकी तुमचं कस चाललंय सध्या काय जेवण काय बनवलं आज
आज काय जेव मी तुम्हा हरभऱची भाजी बनवली होती भिंडीचीया हा हरबारीची भाजी बनवली भेंडी भाजी बनवली, आज काही गुरुवार असतो गुरुवार तर नॉन व्हेज नसत. आणि भिडी ची भाजी बनव हरभरा बनला तीनचे म्हणजे आमच्या घरामध्ये चार माणस चार माण चार तऱचे एकाला चपाती करून द्यावी लागती, एकाला ज्वारीची भाकरर करून द्यावी लागती, एकाला बालजची भाकरर करून द्यावी लागते. लागते
बापरे किती वेगळ हाय य.
अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक असतो. आणि वरून डाळ. भात लागतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण.
अवघड आहे बाबा तु.
अशा अशा म्हणजे संध्याकाळी. पण हाच स्वयंपाक करावा लागतो आणि सकाळी पण हाच म्हणजे अ नाही का गहू ज्वारी बाजरी तिन्ही प्रकारचे. पाहिजेल खायला आणि डाळ भात डाळ भात. पण पाहिजेच. आणि त्यच्यामध्ये एक सुकी भाजी एक. पातळ भाजी. म्हणजे डेली रोज.
हो ना पूर्ण माणूस लाग.
आशा पद्धतीने सकाळी संध्याकाळी. सकाळी जेवण बनावं लागत.
हा हा. पूर्ण अडक. आपल्या सारखं होत नाही का.
हो.
हा. बर चालेल छान वाटलं तुमच्याक्षी बोलून परत बोलूया आपण वेळ असेल. त्या कळत जपून.
ओके ओके चालते नक्क.
हा चला धन्यवाद. हा.